हॅलो काय ग कशी आहे?
हॅलो!
हॅलो कशी आहेस?
हो हो बोल ना!
काय करतेस?
काय नाही ग आत्ताच आले आवरते आता दुपारची वेळ ना मुलीला झोपयचं वगैरे ते आणि आवरा आवरी पण बाकी आहे थोडीशी
मुलगा आला आता त्याला एकाला झोपवलंय.
अच्छा मग आज काय जेवायला बनवलेल?
ऐक ना तुझी मध्ये रसाची भाजी बनवली त्याची रेसिपी काय आहे ग जरा सांग ना मला.
कोणती?
रस्याची भाजी बनवलेली ती.
रश्याची भाजी कोणती ग?
नॉन व्हेज मध्ये बनवलेलीस बघ.
आता आठवत नाही मला आता.
खेकड्यांचं कालवंन केलेल ते सांग मला मग.
अच्छा ती का अ ओके. अ खेकड्यांचं कालवण काय आपण नॉर्मल कसं मटणाचं वगैरे करत तसच करतो मी तरी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ते नागडे असतात ना
हा!
तर ते अशे मिक्स
कांदा कांदा आपला नॉर्मल वापरत तसच ना?
हा कांदा वगैरे कांदा मी थोडासा टोमॅटो घेते. अ त्यानंत म्हणजे आपण जसं मट मटण करतो तसंच ते फोडणी वगैरे आपण देती तो फक्त अं जे नागडेचे हे असतात ना छोटे नांगे
बेसन भावायचं ना त्याच्यामध्ये?
हो हो ऐक मी सांगते अ म नंतर तू बोल. अ ते नागडे असतात ना ते मिक्सरला लावायचे नख्या नागडे नाही नख्या ज्या असतात ना छोट्या छोट्या ज्यातून काही मिळत नाही अस त्या मिक्सरला लावायचं आणि पाणी टाकून एकदम पेस्ट करायचे त्याच्या आणि गाळून घ्यायच. मग त्याचा तो पाणी निघतो ना तर त्या रश्यामध्ये टाकायचं म्हणजे जसं आपण फोडणीला कांदा वगैरे टाकलं मसाले वगैरे टाकले किं नंतर तो पाणी टाकायचा आणि नंत तर मग जे आपण नागडे वगैरे असतात. अ ते टाकायचे आणि त्याला चांगला कड वगैरे येऊन द्यायचा म्हणजे आपण जस म्हटणा वर येतो तस त्याला थोडं पाणी सुटतच. आणि नंतर मग त्याच्यावर आपण जो झाकण ठरतो तोच पाणी टाकत जायचा. जेवढा आपल्याला रस्सा हवाय तेवढा. आणि नंतर एक दोन कड आले आपण वाटण वगैरे टाकलं मीठ टाकलं त्यानंतर तू वाट्या वगैरे जर भरत असशील अ तर त्या वाट ट्या भरायची पण एक वेगवेगळ पद्धती असतात तर मला माझ्या एका मै त्रीनीनी सांगितलेलं तिनंतिनी सांगितलेलं की हे भाज भाजून घ्यायचं बेसन मी ऍक्च्युली एकदा केलेलं तेव्हा मी डायरेक्ट बेसन घेतलेल तर तिने सांगितलं जो ते भाजून घ्यायचं मग ते चांगलं राहत हो. अ चांगलं बसत पण आणि असं बेसनाच अस वास वगैरे नाही येत आणि छान वाटत खायला पण. मग तेव्हा ते भाजून घ्यायचं त्यात थोडंस तादल्याचं पीट पण टाकायचं त्याने बाइंडिंग छान येते. म्हणून आणि नंतर मग तो काढून घ्यायचा ताट प्लेटमध्ये आणि नंतर मग ते आपले मसाला वगैरे आपल्या तिखटानुसार ते सगळं टाकायचं मीठ वगैरे ते टाकायचं आणि ते कळ आलं आलेला असता ऑलरेडी आपलं. मग नंतर ते टाकायच म्हणजे कड आल्या एक दोन कड आल्यानंतर वाटण टाकल्यानंतर जाऊ आपला आता तू कर तेस का तू वाटण अ कांदा खोबरा वगैरे भाजून लसूण वगैरे असतो आपण भाजीला मी तरी तोच वापरते तू तस तस वापर परते का? हॅलो.
हा बोल ना.
हा तू तोच अ वाटण वापरते का कांदा खोबरा लसू
हो मी तोच वापरते आपला आणि जे पण बेसन नव्हत मी कधी ट्राय केलं पण आता करेन.
छान लागतात त्या वाट्या भरलेला म्हणजे तव्यामध्ये ती वेगळीच टेस्ट येते आपण नॉर्मल तर खात तेल बेसनच आपण करतो वगैरे पोळे पण काढतो बेसनचे किंवा म अजून कायतरी पिटलं बनवतो. अ पण याच्यामध्ये ती वेगळीच चव असते. असं होत तू कसं काय करते म्हणजे तुझं आवडीचा पदार्थ कोणता आहे की तुझ्या मिस्टरांना तो खूप आवडतो.
आम्ही बनवतो म्हण पनीर मशरूम पनीर म जास्त होतं आमचं जेवन रात्री. अह.
हा अच्छा तुझे मिस्टर व्हेज येत नाही का.
दा घरात कोण नाही खात जास्त माझे खाता नॉनव्हेज.
अच्छा मग कोणती भाजी करते तू त्यांच्यासाठी म्हणजे अजून दुसरी.
मच्छी फ्राय. किंवा मग आपलं पापळाची भाजी. आता जास्त नाही आवडत त्याना भाजी मत भाजी म्हण त्याला जास्त म पनीर आवडत मशरूम.
म अच्छा मग पनीर चिल्लीची वगैरे रेसिपी सांगना मला.
तुम् आपण आणाल का?
अच्छा. मग कशी करते? म्हणजे अ सुरुवातीला काय करतेस वगैरे?
हा चौकटी जवळ येवून जावा त्याच्यांत पाणी पडेल. पनीर तळा हेज्या आता मक्याच्या पिठा मध्ये मक्याच्या पिठामध्ये म ते टाकायचं. आता म खाली वर आता फक्त त्याची जाडसर पेस्ट बनवायची. हा पनीरचे काम असले, की मशीन ला मिरच्या कांदा कापायचा आताच्याला दोन फोडणी घालताना. आपला चिंली सॉस सोया सॉस टाकायच आणि पनीर टाकायचं. थोडस झाकण ठेवायच, मिरची वाफवायची छान लागते मस्त भाजी मंडळाचे सगळे स्वयपाक
करेल मी एक दिवस ट्राय. करताना तुला एकदा कॉल करेल, म्हणजे कसं ते बरं पडेल. कि समोरून केल्यानंतर. जेव्हा करत असतो, तेव्हा एकदम परफेक्ट लक्षात राहतं.
बाय चान्स अस त्याच्यामध्ये पाणी नको टाकू. म्हणजे थोडी थोडी वाफवतच ठेव, मग तशी पण वाफव ती तुला जर अशी थोडीशी पाणी अस हवं असेल, तुला पातळ किंवा
अच्छा.
बिर्याणीची येते का ग तुला रेसिपी मग मला सांग.
तुझा आवाज ना, थोडा खूप असा वेगळाच असं कि, क्लिअर नाही येतय.
अ खूप असाच. साऊंड हे होतं तुझं असं फाटल्यासारखं असं वाटतंय.
आवाज येतोय आता
हा आता क्लिअर येतोय, पण अ मगाशी तू काय बोलत होती? ना ते क्लिअरली मला काही कळलं नाही. म्हणून म्हटलं की पण, तू बोलत होते त्यामुळे मध्ये डिस्टर्ब नाही केलं तुला.
येतोय ना आवाज?
हो आता येतोय, पण मध्येच ब्रेक होतय म्हणजे असं की
तुमचा पण आता आवाज गेला, मला पण आवाज नाही येत आहे.
सई तुझा नेटवर्कचा इश्यू असेल काहीतरी,
अच्छा. पावसामुळे नेटवर्क चा इश्यू असेल. पाऊस पण खूप पडतोय, आमच्याकडे तर या वर्षी तर खूप पाऊस पडला.
हो ना, मग लाईट वगैरे
हो लाईटी जातात. सकाळी आज तर सहा वाजता गेली आणि दहा वाजता आली.
मग तुझ्या मुलांना काय आवडतं टिफिन मध्ये म्हणजे त्याला काय काय देतेस?
जे दिलं ते सगळ खातात असं काही नाही. भाज्यांमध्ये त्याला जे देईल तो पूर्ण सगळ खाऊन येतो आणि त्याआला आ आ रोज दुसरा पण टिफिन द्यायला लागतो स्नॅक्स मध्ये पराठे वगैरे अलाउड नाहीए त्यांना कारण जस, पराठे छोटू ना सगळं खातो तो त्याचा पण हा देते त्याला पण त्याला असं भाकरीचे, चपातीचे, तुकडे करून देते. तो खातो म स्वतःहून
अच्छा तर त्याच पण असं काहीतरी फेवरेट असेल, ना काहीतरी हे बनून दे आई मला.
नाही तुमच्या घरात पनीर भरपूर
पनीर होता आमच्या घरी
अच्छा अच्छा आणि त्यामुळे पण म्हणजे दोघं पण खातात का मिस्टर नाही खात तर?
नाही खात आम्ही दोन्ही मुलं खात फक्त तेच नाही खात नॉनव्हेज
अच्छा म्हणजे एकट्यासाठी वेज करायला लागतं.
हा कधी कधी आम्हीही आणतो बाहेरून पुरणपोळी मी कधीही ट्राय नाही केली पण एकदा केली होती तेव्हा झाल्या होत्या तेव्हा मी छोट्या छोट्या केल्या होत्या पुरणपोळी. आपली नॉर्मल डाळ वगैरे उकडायची आणि मैद्याच पीठ पिठा पिठाच्या मध्ये थोडंसं तेलाचं मोहन घ्यायचं ते पीठ मळून ठेवायचं. आणि मग पुरणपोळीच जे आपण डाळ गुळ लिंब वाटून घ्यायची. आणि करायची मला नाही एकदा जास्त ती पुरणपोळी मी कधी जास्त ट्राय नाही केली.
ओके म्हणजे गोडामध्ये मग मोदक वगैरेच करत नाही का म्हणजे संकष्टीला वगैरे
मी माझ्या मुलांना आवडते
अच्छा मोदक कशे करते म्हणजे त्याचं प्रमाण वगैरे कसं घेते. ते तू खोबऱ्याचं वगैरे वाटीणी वगैरे
हा जआदिप के त आपलं दोन वाटी पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकायचं. गुळ टाका गुळ आणि थोडस तेल टाकायचं का त्यानी मग कसं थोडं पीठ ना चिकट नाही होत त्याने पीठ जरा चांगलं सुटीत होत आणि मळायच भरपूर गरम गरम असेल तेव्हाच मळायच ह मळून मळून आणि मग खोबऱ्याला थोड त्याच्यामध्ये काजू बदाम तुपामध्ये थोडंसं फ्राय करायचं खोबर्या आपलं ओ खोबऱ्या
हम्म हम्म
म प गरम गरम हो
ओके अ मग तू साच्यामध्येच करते का हातानेच वळते. अच्छा ऍक्च्युली मला पण म्हणजे येतात तसे असं हे नाही. पण मला सा तले पण ट्राय करायचे ते माझी मैञिणी ते बोलते साचामध्ये उलट पटापट होतात. पण म्हटलं साच्यामध्ये ते एकदमच छोटे छोटे पण होत असतील तर बोलते पण छान होतात एक लेवल चे होतात असं हाता म्हंटलं एक दिवस करेल मी तर अजून. तरी नाही योगाला पण एक दिवस नक्की ट्राय करेल आणि पुरणपोळीच पण मी पण तसंच कर म्हणजे इवण आता कधी ते वर्ष झाला असेल काहीतरी केलंच नाही मागे कधी केलेल्या म्हणजे जेव्हा सासू वगैरे आलेले इकडे तेव्हा केलेल्या मे बी मला पण एक्झॅक्ट नाही आठवत. अ तर मी पण मोहन घेते आणि डाल आदल्या रात्री भिजत ठेवते पूर्णासाठी म्हणजे ती चांगली फुगते फुगते. आणि मग सकाळी मग त्यातलं पाणी काढून मग ती अ परत दुसरं पाणी टाकून त्याच्या शिट्या घेते शिजून घेते. त्या परत मग शिजवून झालं की मग त्यातल पाणी काढते पूर्ण चालणीमध्ये म्हणजे त्यात पाणीच ठेवत. नाही आणि नंतर मग. गोल टाकते कारण का ते पाणी असलं की निस्त पातळ पातळ. पातळ होतो पुरण मग मग मी पूर्ण पाणी याच्यामध्ये काढून घेते. अ चालणीमध्ये चालणीने गालून घेते. आणि परत मग डाळ कुकरमध्येध्येच टाकते आणि मग त्यामध्ये जेवढी डाल असेल तेवढंच प्रमाणात गूळ टाक आणि मग ते पूर्ण आठेपर्यंत हलून हळून घेत. आणि नंतर मग वेलची वगैरे टाक ते त्यामुळे छान होत पुरणवा छान होतं फक्त पोलायांच. थोडस असं की कडकपणा येतो म्हणजे त्या होतात राहतात छान, पण असं ते पुरण कधी कधी सगळीकडे नाही पसरत तर मी एकदा केलेल्या गव्हाच्या पिठाच्या केलेल्या ट्राय म्हणजे मैत्र सल्या गव्हाच्या पिठाच्या एक नंबर होतात त्या आणि राहतात पण नरम तर त्या मी ट्राय केलेल्या म्हणज गव्हाच पीठ अ हा मी तुला सांगते ऐक रेसिपी ऐक